हात
आवाज येतोय काय ग?
येतो आहे की.
ह हा जेवलीस का?
हो जेवत आहे, तू?
जेवलो. काय करायलीस.
का नाही आता जेवायचं आवरायचं.
हा हा.
काय चाललंय मग.
काय नाही ब निवांत.
हम्म हम्म
आज जाणार आहेस होय गावाला.
होय.
हा हा बोल की
ह बोल
काय स्पेशल म आणि
काय नाही स्पेशल काय असल रोजचं.
ते
आपलं रोजच जेवण.
हा हा.
काय चाललंय मग,
काय नाही निवांत.
पावसाचं वातावरण आहे का?
नाही तिकडं?
नाही. शेतीची कामे काय चालूय.
काही नाही पाऊस नाही, त्यामुळे शेतीची कामे पण काही नाही.
हा हा.
तुमची.
आमची गय आता अं उसाच खालचा पाला काढाय चालू आहे. मग काय आणि हम हम्!
माहिती सांग किती.
ह परयटन काज होय. हा हा सांगते की एक मिनट पाणी
हॅलो!
हॅलो!
बोल कि, बोल कि
हा बोलते आम्ही ना.
रेंज नाही आहे काय ऐकू व्यवस्थित येत नाही.
हॅलो.
हा बोल.
आम्ही ना अ महाबळेश्वर मध्ये गेलो होतो.
कधी.
आता मध्ये चार दिवस झालं
हा हा.
महाबळेश्वर स्याच्या डोंगरावर. कसलेले आहे.
बर बर.
समुद्रापासून. अम् साडेचारशे फूट आहे.
समुद्रापासून साडेचारशे फूट.
हा.
हम.
हम् महाबाळेश्वर मध्ये वेगवेगळे हम् स्पा अ वेगवेगळे असे प्रकार बघण्यासारखे आहेत.
महाबळेश्वरला कोणत्या देवाचं मंदिर आहे.
हम् हम् मंदिर. ह
नागोबाच.
होय होय होय.
हा बोलकी.
महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे.
होय.
मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची विक्री केली जाते.
खाल्लीच का नाहीस म स्ट्रॉबेरी.
खाल्ली की महाबळेश्वर मध्ये कृष्ण ना नदीचा उगम नदीचे उगम स्थान आहे तिथं
कृष्णा नदी चे,
हा कृष्णा नदी आंध्र प्रदेश, तेलंगणा कर्नाटक यांच अं महाराष्ट्र या चार राज्यात तुम्ही होते.
कृष्णा नदी.
हा.
हा हा. मग धबधबा बघितला अस.
बघितला की.
तिकड माकडं खूप असत्यात कानाई
हो माकडं पण खूप आहेत.
त्यांना खाया घालायचं.
होर
हम्म हम्म मग स्ट्रॉबेरी घेऊन आलीस का नाहीस.
आलेली की
हा हा छान असतात
होय तुम्ही कुणीकडे गेलता का नाही फिरायला
आम्ही नाही ग आमचं बाळ लहान आहे पाझर तरा पाजर तलावला जायचं म्हणत होते पण बाळ लहान असल्यामुळे नाही
हा हम मग जाऊनय की छान आहे तिकडे पण बघाय म्हणजे ऍक्टिव्हटीस भारी येत तिकडे
हो
आम्ही पण जाणार होतो
हा
हा हा मग
कार्यक्रम मोठ्यान आहे का
चालते चालते जा जा
हम् हम्
आणि काय मग एवढंच बघितलंस महाबळेश्वरला
ए हाय की
तिथून पुढे गणपतीपोळा
गणपतीपुळा पण छान आहे बघितलंय की आम्ही
गणपतीपोळा कूनकेशवर
हो
ग ते ते नंदे असतोय ना गणपतीपोळ्यातला त्याच्या कानात काहीतरी सांगायचं असते मग ती आपली इच्छा पूर्ण होती
काय ते हॅलो
हा
बोलकी
य काय काय मिळाल्यालं
हा हा रेन नाही आहे काय काय ग तुला
होय रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा
हम् ह सायमाने
आमच्याकड काय नाही बघ आम्ही पण निवांत आहे
हा हा शेताला जात नाहीसा का तुम्ही
शेताला काय कराय बाळ लहान आहे आणि
हा हम काय तर असते की इकडे तिकडे
तुला टास्क
नाही ना आला टास्क मला.
मग तू क्रीन शर्ट काढून ग्रुपला टाक की.
मला टास्क यायला नाही म्हणून.
हा हा त्याचा कसा स्क्रीन शॉट टाकायचा?
अ स्क्रीनशॉट हा रिफ्रेश करा बघितलंस रिफ्रेश करून.
हो बघितलं.
मग?
नाही नाही इत काय.
हम हां.
टा टा टाकलं तर चालत.
कोणत्या दोन्ही पण टाक की.
हम्म रिफ्लेश करामध्ये जा मेनू मध्ये जायचं रिफ्रेश असा काय अस
हा नवीन टास्क तपासा त्याच्या क्लिक करायचं आणि उघडून बघाय काही येतंय का?
नाही योग्य प्रोजेक्ट उपलब्ध झाल्यावरच. आम्ही तुमची संधी साधू असं पडलय.
मग ते क तसच स्क्रीनशॉट काढ आणि तसच पाठव ग. ते आता जो मेसेज आलाय काणी.
हवले त रिप्लाय देत नाहीत त्या मॅडम.
अगं सांगत्यात की तू पाठव तरी.
मी माप दोन-तीन वेळा पाठवले.
हो मला मेसेज म दिसला नाही.
हा हा पाठवतो की मी आता.
हा पाठव आणि असं पडतय म्हणा मला टास्क आला नाही.
हा हा.
मग काय सांग?
ती पुुढं प्रोसेस काय आहे त्याची?
काय माहिती नाही नवीन गुगल फॉर्म. भरा लागल्यात.
तो कसं भरायचा आता आम्ही?
काय माहिती नवीन टाकून बक्की.
हा हा. मी टाकते.